हॅलो.
हम्म, आवाज येतोय?
हा येतोय. कुठे आहात तुम्ही?
मी आहे की घरी.
आवरलं का जेवण वगैरे?
नाही आता दुकानात आहे अ दुपारी येणार एक वाजता घरी जेवायला.
हा, हा घरी कोण? नाही अजून मी पण बसलीय. थोड्या वेळेने जेवेन.
कुठे आहेस आत्ता कोल्हापूर कि सातारा?
आता आहे सातारमध्ये एक आठ दिवस जाईन कोल्हापूरला.
सुुट्टीला गेेलीय का?
हो सुट्टी चालू आहे. तुमचं काय चाललंय?
आमचं काय तेच की रोजचं रूटिन.
आ? हा, हा. आणि काय विशेष?
विशेष काही ना आता एक लग्न आहे आता मामे भावाचं थोड्या दिवसांनी. मग तेच आता चाललंय त्याची तयारी शॉपिंग वगैरे.
झाली काय लग्नाची शॉपिंग?
चालू आहे रोज कायचा थोडं थोडं शॉपिंग सुरू आहे. ड्रेस घ्यायचा बाकी आहे अजून.
हम्म, हम्म, हम्म. अद्वेदचं काय चाललंय?
अद्वैत चाललाय मित्रांबरोबर खेळतोय, सायकल फिरवतोय
त्याला करमतय तिकडं?
हो मस्त, मजा करतोय तो. आजी, आजोबा आहेत कि सांभाळायला.
त्याला सुट्टीमध्ये स्विमिंगचा वगैरे क्लास लावायचा ना.
त्याला ड्रॉइंगची आवड आहे ते ड्रॉइंगच्या क्लासची जरा चालले चौकशी.
हम्म चालते ज्याच्यामध्ये आवड आहे ते करायला लावायचं. चं
हम्म आता ड्रॉइंग क्लास लावणार आहे त्याला. हा या वर्षी मिळाला ना त्याला स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला.
होय का?
हो.
छानच मस्त हुशारच आहे खर तू
पहिलीला आता जाणार आता न्यू स्कूल न्यू फ्रेंड्स मग आता इथे घराजवळच शाळा चाललीय बघायचं
हाय का ट्रॅव्हलिंग नको घराजवळच
हो म्हणजे कोणी पण जाऊन सोडू शकत कधी आणू शकत.
हा हा ह चांगलंय आणखीन काय तुमचे भाऊ वगैरे आले काय पुण्याहून
हो ते पण आता येतील लग्नासाठी त्यांना आता सॅटर्डे संडे सुट ट्टी तेव्हा येतील मग
हा हूं हूं आणखीन त्यांची मुलगी कितवीला
त्यांची मुलगी आता सातवीला जाणार
होय काय हा मोठी झाली ना ती
होय.
आणखीन काय म्हणताय काय चालतय तुमचं आमच्याकडे कधी येताय.
सातारा आता बघू की कधी य ये न होतय कारण दुकान मुळे टाइमच मिळत नाही.
होय ना ओ बिझनेसवाल्यांचं असच आहे.
हूं ऑफ सिजन असेल तेव्हा यायचं मग सुट्टी वेळ काढून
हा या या नक्की या
पावसाळमध्ये येतो सातारमध्ये जरा तुमचे का
हो हो नक्की नक्की केव्हा ही या
काय काय तुमच्या का पा सातारामध्ये बघण्यासाठी अशी
भरपूर निसर्ग सौंदर्य भरपूर आहे सातारमध्ये आमच्या झाडे डोंगर
का हे सगळीकडच असतात ओ मेन काय पर्यटन स्थळे काय आहेत.
पर्यटन स्थळे पण भरपूर आहेत सज्जनगड ये.
हूं हूं हूं
महाबळेश्वर आहे थंड हवेचं ठिकाण
ते तुमच्या इथून किती लांब आहे महाबाळेश्वर?
महाबळेश्वर जवळच हाय, एक अर्धा तास लागतो. जायला.
तुमच्या घरापासून काय?
होय.
म्हणजे टूव्हीलरहून जाऊ शकतो आपण?
हो, हो आगदी निवांत.
हो, हो, हो. मग तेच प्लॅन करू मग. तुमच्या इथे येतो आम्ही आणि तिथून टुविलरन जाऊ आपण.
पावसाळ्यात बघण्यासारखं भरपूर आहे सातारमध्ये.
होय, काय?
होय ना.
हं, हं, हं. मग नक्की ह्या पावसाळमध्ये प्लॅन करूया.
हो, हो नक्की नक्की. आणि काय मम्मी, पप्पा कशे आहेत?
हायत की. मम्मी, पप्पा पण छान चाललंय.
हम्म.
तुमच्या तिकडे सगळे
आमच्या इकडे सगळे छान
तुमचं काय मत हे पापडचा बिझनेस आहे ना?
चालू आहे. आता या उन्हाळ्यातच दोन महिने सीझन असतो.
हा, हा, हा. झाली का मग?
हो चालू आहे. रोज सुरू असतंय तेच.
आंबे खाले काय नाही? उन्हाळा
हो खाल्ले ना. आमच्या इकडं आमच्यापेक्षा तुमच्या इकडे भरपूर आंबे.
हम्म आम्ही कोकणसाईड बरोबर. रेट सध्या खर भर पुर जास्त आहेत.
या वर्षी आंब्यांची मागणीच जास्त आहे आणि आवक कमी आहे ना त्यामुळं
होय, होय त्यामुळेच रेट
त्यामुळे रेट जास्त आहेत.
बरोबर. मला काय एवढं आवडत नाही आं चा खर अद्वैत आ त्याला रोज तूटून पडतो आंब्यावर.
आम्हाला पण आंबे आवडतात खूप. आमच्या काय दारातच झाड आहे, झाडाला लागलेत आंबे.
होय काय?
अ हो. आणि काय म्हणताय?
आणिक काय यावेळी जरा पावसाळा लवकर आहे म्हणतात. उन्हाळा कमी पावसाळा जास्त त असं चाललंय. ऊन पाऊस, ऊन पाऊस. भयानक चाळीस डिग्री टेम्परेचरपर्यंत गेलेय तापमान.
हो ना. एकदा पाऊस पडला की जरा थंड होईल सगळं.
हम्म पडायलाच पाहिजे, भयानक गरम होतंय.
तुम्ही या वर्षी कधी चालू होणार पाऊस काय
हम्म आता मेमध्ये पडणार असं समजलंय. पंधरा मे पासून सुरू होणार हाय. मुसळधार पाऊस. बघू आता काय होतंय. म्हणजे वातावरण तर झालंय असं आभाळी.
हम्म आमच्या इकडे पण काल होतं आभाळ. आज आहे ऊन पडलंय.
इकडं ऊन नाहीच आभाळच आहे असं
हं. अद्वैत काय खेळायला गेलाय काय?
काय म्हंटली?
अद्वैत काय खेळायला गेलाय का म्हटलं?
हो अद्वेेत ते सायकल काढून दिलंय त्याला
हा, हा. होय का? सायकल चालवायला आवडतंय वाटत.
हो. आता
त्याला चाक ती टू व्हीलरची असते ना फोर व्हीलरची सायकल
हूं
त्यात साईड ते चाक काढून त्याला शिकवायची चाललंय
हा हा हा
आता अजून एक ते पण काढायचं म्हणजे फुल ट्रेन होईल.
हा हा हा त्याला स्विमिंगच पण लावा क्लास लहान आहे तोपर्यंतच होतय शिकून
स्विमिंगचं आता बघू की सकाळचं बॅच काय असेल तर मग लावायचं.
हा
स्विमिंगपेक्षा ड्रॉइंग त्याला लावणार पहिला मी
हा हा चालतय की काढलयका त्यांनी गणपतीचे वगैरे चित्र मस्त काढलेत. फोटो बघितले मी छान काढले. चित्र
तुझं तु मोबाईल घेतो मोबाईल मध्ये सर्च करतो कोणत पण ड्रॉइंग आणि काढतो स्वतः
होय का अरे वा छानच
कलर पण स्वतःच स्वतः करतो.
होय का मस्तच ये मग चांगलंय कुठली तरी अभ्यास सोडून काहीतरी वेगळी आवड पाहिजे मुलांना सारका अभ्यास अभ्यास
अभ्यास काय आहेच दरवर्षी
तेच कंटातात मुलसारखा अभ्यास अभ्यास
हूं
तब्येत बारीकच आहे ना त्याची
तब्येत त्याची पहिल्यापासूनच तशी आहे. मुळात माझीच तब्येत तशी आहे त्याच्यामुळे सेम टू सेम
हो
असाच पाहिजे जरा चपळ आहे.
हूं बारीक ते कामं
उंची वाढत चालली उंची वाढल्या त्याच्यामुळ बारीक दिस
होय
खातोय सगळं खरं त्याच्या अंगाला लागत नाय एवढं
हां हां हां
चालतय या मग इकडे आला की आमच्याकडे येऊन जावा
हों हों नक्की नक्की पावसाळ्यामध्ये नक्की येतो वेळ काढून
हो, हो नक्की या. चालतय. ठेवू मग?
ओके बाय बाय.
हां, हां.